हॅलो!
हा.. आता कसं उचल ग...
मला सांगायचं पहिला.
वाया गेला माझा एक कॉल रिजेक्ट होतय ते आता वरन.
मग पहिला सांगायचं ना सूचना द्यायचं उचला लागलोय मी असं.
छान.. असू दे की आता पाच वेळा बोल माझा बरोबर दहा -दहा मिनिट. तुझ्याकडन पण होतय का बघू कॉल, तू पण तीस कॉल जर कुणाला पण लावून पूर्ण केलीस तर तुला दोन हजार रुपये मिळतय.. अरे
हम्म... दोन हजार रुपये मिळते मना.
व्हय
दहा -दहा मिनिटं बोलायचं.
दहा -दहा मिनिटं तीस कॉल पूर्ण करायचं, खरं ते कॉल उचलायला पाहिजेत. दहा मिनिटाच्या ठेवायला नसायला पाहिजेत, माझं केलीस एक कॉल तसे माझे पाच रिझेक्ट झाले सोड ह्.. ह्..
हम्म.. हम्म...
तरी अठरा कॉल तर बरोबर याय लागतंय. तीसमधलं, हम्म.. बारा मिनट बोलायचं. बारा मिनट ठेव नकोस बघ आता, मग तुला लावायला येत का बघूया तुझं.. ते.. अ.. टास्क वरन याय लागतय ग.. तुझ्या कड.. येते का बघतो थांब, हम्म
बरं
बोल
हा
काय तर असं बोलायचं असते काय सांगू रेसिपी सांगायच. कुठ फिरायला गेलेल सांगयचं असलं बोलायचं पर्सनल बोलायचं तर नाही ह्या कॉलवर रेकॉर्ड होत असत या. हम्म
हम्म कॉल रेकॉर्ड होतंय व्हव. हम्म
हम्म.. ह्म्म्म त्यांन काय कराव लागतंय.
आहे की खेळाय लागलाय.
ह़.. ह़..
हम्म बनवायचंय अजून जेवण.
काय बनवणार आहेस काय काय.
भात भाकरी भाजी.
हम्म.
हम्म.
कशाची भाजी.
आ.
कशाची भाजी?
छोलेची.
कसं बनवतेस सांग की जरा मी पण बनवतो.
हम्म.
हम्म.
छोले शिजू भिजत घालायचं पहिला.
हम्म.
मग शिजवून घ्यायचं.
हम्म.
हम टमॅटो कांदा. जिरं खोबरं.
मिरची करणार आहेत आता कसं करू.
कसले छोटे डबे आहेत.
छोटे नाही मीडियम आहेत.
हम्म भरून करणार आहे. भरून कर की छान होतात.
हम्म.
हम्म.
भरून शेंगदाण्याचा कूट.
डाळीचं पीठ घ्यायचं.
हा.
त्यात शेंगदाण्याचा कूट.
हम्म.
चटणी मीठ त्यातच घालायचं.
हम्म.
हळद ढाण्याची पुट सगळं त्यातच घालायचं पीठ कालवायचं. ते आणि भरायचा डब्यात.
हा. ह.
हम आणि हे करायचं तेलात कांदा भाजायचं आणि ढोबी मिरची नुसत. नुसता भाजायचं.
हम्म.
भाजायचं वाफेवर नुसता भाजायचं आणि अ जरासं नुसतं पाण्याचे शिंतोडे जरा मारायचा आणि शिजवायच्या वाफेवर.
हम्म.
चांगलं होत्यात भरून.
वाफेवरच शिजवायचा.
हम पाणी घालायचं नई सुक्कं ढबू भरलेलं.
हा हा करते. बरं छोले सांग की मग.
हम् कांदा टमॅटो खोबरं जिरं तीळ.
हम्म.
सगळं मिक्सरला लावायचं, भाजायचं, मिक्सरला लावायचं.
हम्म.
तेलात घालायचं सगळा मसाला म छोले घालायचं छोले मसाला घालायचं गरम मसाला
हम् हम्.
हम्म झालं.
आ हा.
हम.
चालतंय.
हम्म.
आणि काय?
काय नाय बघ.
हम्म.
हम्.
तू कॉल पुर्ण कर ह्या साधी सानिकाला पण घ्याला
हम्म सानिकाला सांगतो की.
मला पाच कॉल कर म्हणजे आणि सानिकाला पाच कॉल कर. पूर्ण होतया मग. तुझं दहा कॉल होत्यात म एक ग्रुप हाय त्यात फक्त बायका असत्याल‌ त्यात तुला ऍड करतो मग त्या ग्रुप मधल्यांना विचारायचं कोणाला पण अ कॉल करायला फ्री हाय का मग जर त्यानी केली तर तु तु पण करायचं त्यांना तुनी तूला करता करता कॉल पूर्ण करायच्
हम्म.
हम्म
हुं हुं.
सांग.
हुम्म सांगतो की सानिकाला.
पाच सा कॉल पूर्ण हं पाच सा दिवसात होतंय.
हा किती कॉल व्हायला लागत्यात.
तीस कॉल ग करायचं.
हं.
हम्म.
दहा दहा मिनटांचे.
हम्म.
हम्म.
माझा अजून अठरा अठरावा चालू आये. हम्म.
बरं.
काय म्हणालात?
काय नाही सात्विक बाहेर गेलाय.
पर्सनल काही सांगायचं नाही ह्याच्यात.
हा.
हम्म.
हम्. मग आणि काय.
काय नाही.
हम्म शेतात काय लावलाय आता.
ऊस आहे.
हम्म.
ह.
हम्म हा हा.
हम्म.
आम्ही पण सोयाबीन मूग घातली आहे. चवळी वरणा वर केले वरतीकडलं शेत
हा हा.
हम्.
कधीची आहे?
झालं का आता आठ आठ दहा दिवस झालं आठ दहा दिवस झालं की. आलं की चांगल आलंय.
हम्म.
हम्म.
ह. म
ह काय नाही.
ह् ह.
हम्म. आता तिला सानिकाला आज सांगतो आणि उद्या बोलतो तिच्याबरोबर मी. मग दोन. कॉल होत्यात माझ मग तू पण बोल मग तुझ तीन एकोणीस होत्यात मग. तिला सांगतो सगळं माहिती.
हम्म एकोणीस नाही पाच. कॉल हं एका व्यक्तीला पाच वेळा कॉल करू शकतोय
हां हा.
म्हणजे मला मला पाच कॉल करू शकतेस तू.
हा हा.
हम्म ह्यांच्या पण मोबाईल मध्ये घेतलं.
हम्म.
हम्.
मग ह्याना पण करू शकते की मी.
होय तू दाजींच्या मोबालमध्ये घेतलेस तरी पण होते. म्हणजे दोन्हीकड पण तुच बोलायचं युज करायचं. नाही दाजीं सोबत तू बोलीस तरी चालतंय दहा मिनटं.
हम्म.
टन पूर्ण करायला.
हम्.
हम्म.
हं.
मग.
काही नाही.
हम्.
हम्म.
फोन किली नायस कूट.
होय केल नाही.
हम्म.
हमं.
झाडतेनं लावल्यास काही नाही पावसाळा हाय.
लावले की.
कुठले?
कविता मामीच्यातली घेऊन आलतो येतान. दारातली छोटी छोटी आहेत ती दार दरातली चिनी गुलाबाची तीन.
हा हा त्याला लय फुलं लागत्यात बाई.
होय छान आहेत झाड ते.
दिसायला छान दिसते खर ते राहत नाही फुल.
हम्म व्हय.
हुम.
ते लावलंय अळूचं लावलंय जास्वंदीच लिंबूचा. कढीपत्त्याचे दोन-तीन आहेत पाठीमागे लावलंय . त्यातलं एक पांढर फुलाचं आहे बघ ते आणलय.
कसलं ग स्वस्त इकचा.
नाही स्वस्तिकचा नाही आणि एक दुसरं एक आहे पांढर फुल मोठा असा लागतय.
हा हा.
ते आणले ते पण लागू झाले त्या चार कांड्या आलेल्या त्यातलं एक लागू झालंय. गुलाबाचं लावलंय काढते सगळं स्वच् चेक करतोय सारखं.
माया नाय ग साप हायती. तर म्हणून मन हुम. अनशेना आत्ता मोठा झालाय फिरतोय कुठे पाहिजे तिथं. टाईप करालाय.
खेळा लागलाय.
हुम. मंग.
काय नाही गुलाबाची. पण लावलं तर गुलाबाचं एकच आलय त्यातलं हुम. हुम सांगते तुला सगळं हुम.
गुलाब याचं. मेकअपचं ज्ञातेत तसले.
मग पत्या. हम्म.
तसले लावल्यास का, नाही.
विकतची काय लावलं नाही बाईना, तर हा गुलाबाची दोन लावलो दोन तीन आहे ती लावलंय. थांबते आणून. तेन सोनाली त्यांच्यातलं एक गुलाबच आणणार होतो, आणि निर्मळ त्यांच्यातला पण ती म्हटली एकच कांदे राहिलाय, चॉकलेटी गुलाब होतं की नाय त्यांच्यात ते?
हा हा.
कसला भारी होत.
हम्म हम्म.
हम्म. पुनम न पण विकत आणून लावले की टेरेसवर सब गुलाबाची झाडतेन.
कुंडीत न लावल्या किती.
होय.
हम्मं.
हुम.
आमच्यात जागाच नाही, कुंड्या आणायला पाहिजेत मग, आत्ता ते वरचं बांध बांधून झालं चांगलं, कलर ते जरा केलेत कनी.
मग कुंड्या आणायचं?
हम्म झालं काय बघ?
आपोआप कट होतय कॉल.
होय.
हॅलो.
हा हा.
बाराव्या मिनिटाला आपोआप कट होतंय.
बरं बरं.
मग् चाल हम्म.
हम्म.
मग तु करतेस, नवे मी ठेवल्यावर. मी ठेवल्या हे कट झाल्यावर तु, कर की म्हणजे तुझा एक टास्क होते पूर्ण.
आत्ता लगेच परत?
हा.
उद्या केलं तर चालत नाही.
अगं! एका दिवसाला पाच तर पूर्ण कर की, म्हणजे लवकर पूर्ण होऊन देत ग, पहिला टास्क आलाय का बघ तुझ्या ह्याच्यात.
हम्म बर बर.
आला नसला तर, तुला ग्रुपला ऍड करतो त्या आणि त्या ग्रुप ग्रुपला ॲड केलो कणी, ते स्क्रीनशॉट मार. आणि त्या ग्रुपवर टाक, मग ति मॅडम आहे कणी ते बघते टास्क पाठवत तुला.
हम्म हम्म. हम्म हा हा.
ते तुला आलं नाही अजून.
हा, हा
जर ग्रुपला ऍड झालेस, तर त्या मॅडम करतील तुझं पूर्ण.
बरं - बरं
हम्म
हम्
मी, एक कॉल झाल्यानंतर न अ बघतो म, आलं नसलं तर म त्या ग्रुप व च ग्रुपला तुला, हे करतो लिंक पाठवतो गुप
हम्म - हम्म
त्याला जॉईंट हो, जॉईन झालीस, की त्या मॅडमला स्क्रीन शॉट पाठव त्या ग्रुपवर, हम्म
मला दाखव की काय - काय?
हा